हॅलो हा बोला बोला
काय
नाही इत ऑफिसमध्ये आता सुटलाय ना घरी चाललें होते.
हा हा हा हा काय बाकी आहे निवांत?
हो निवांतय कुठून बोलताय तुम्ही?
आम्ही बोलतोय इकड कोल्हापूर वरून बोलतय.
हा आमी पण कोल्हापूरवरन
हा हा हा बाकी काय चाल्लय?
काय होय निवांत आहे
हा हा हा आमचं पण चाललंय निवांतच, हा पाऊस नाही आहे वातावरण झालंय पण पाऊस नाही आहे.
होय, नाही आभाळ खूप आले खरं पाऊस
इकडं पण तसच होतंय दोन दिवस आता, पाऊस येतोय-जातोय आभाळ येतय
हा-हा-हा-होय
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सं
होय सुटटया कुठं आम्हाला आता सुट्टया नसतात सध्या आता दोन तीन महिन्या नंतरच सुट्टी त्या
हा हा हा हा
त्याच्यामुळे सुट्यांच काय नाही आता
उन्हाळ्यात सुट्टी नस
आ हा नाही नाही.
हम्म-हम्म-हम्म-हम्म! बराय पावसात सुट्टी भेटते आंबे वगैरे खाल्ले की नाही?
होय, आंबे खाल्ले कि ओ आहेत, की कसे डझन आहेत तुमच्याकडं कसे आहेत.
आम्ही काय विकत घेतले नाही आमच्या शेतातलेच होतेत त्यामुळे काय रेट आहे माहित नाही.
बर तुमच्या शेतात असतात का?
आमच्या गावी खुप आहेत आंबे
हा आमच्या माहेरी पण असतात खूप आांबे. पण आता इकड सासरी कुठ आता सिटीत हिकड कुठ कोण आणतय
आमच्या पण शेतात आहेत भरपूर झाड त्यामुळं आम्ही घरचेच आंबे खाल्ले विकतचे काय आणलेच नाहीत.
नाही चांगलं आहे की उलटं घरचेच
झाडांची नाव
तरी ह्या वेळेस मी मे मध्ये लवकरच हे चालू व्हायला लागलंय ना हो?
हा पावसाळा लवकरच चालू झालाय आणि कधी त्याचा टाइम नाही कधी पण येतोय. आता मे महिना चालू झालाय तर ता पाऊस चालूच हाय
चालूच आहे व्हय
त्यामुळं कळण झालंय उन्हाळा हाय की पावसाळा चालू झालाय.
तेच की काय समजा ब
आणि गरमी पण
होय खूप गरमी अहो, दिवसभर तर अस गरम होत हो ठेव की बास. टेम्परेचर खूप झालय. आमच्या नाही आम्हाला इथं शेत नाही मम्मीकडे आहे सासर श्री ते माहेरी आहे. पण ते इकडं अजून आल आलेले तिकडं आंबे पण, मी गेलेच नाही ना सुट्टीला अजून हा त्याच्यामुळे हा आता गेल्यावर मग परत ह काय म्हणता अजून?
काय नाही बघा चाललंय, तेच म्हंटलं बघूया काय करायलाय.
किती झाले कॉल तुमचे पण?
हा हा हा बोला कि काय करताय बाकी?
काय नाही बघा निवांताय.
निवांत ना?
हा तुमचंच काय चालं?
आमच पण निवांत!
सॉरी चहा पाणी आता घरी गेल्यावरच सैपाक चांगला आलाय.
हा हा हा हा स्वयंपाक झाला आता चहा पाणी
मी बस आत गेली आता
हा हा हा
बस न जाताय?
होय होय बस नं जातोच. जवळ आहे एकच मिनिटं थांबा
आमच्याकडे पण खूप आहेत आंब्याची झाडे.
आमच्याकडे पण भरपूर आंब्याची झाडे आहेत, हाप हापूस तांबे आहेत. रायवाड साधे आहेत देवगड हापूस हाय रत्नागिरी हाय, कर्नाटकी हापूस हाय, आमच्याकडं म्हटलं शेतात भरपूर आंब्याची झाडं आहेत हापूस आहेत, फणसाची झाडं आहेत. हेत काजूच्या आहेत, पेरूच्या आहेत
बरं
त्यामुळे आमचा उन्हाळा निवांत हाय इकडं गावी हा रानमेवा खायला.
हा चांगलाय चांगलाय
करवंद आहे, जांभळ, तोरण सगळं सगळं आहे आमच्याकडं आम्हाला काय विक घ्यायला लागत.
छान हाय की, चांगला आहे की ओ हो येऊया की हा हा हा! आंबे खायला यायचं आहे तिकडं जायला होईना झालंय मम्मी कडं.
हा आता आमरस वगैरे पण सगळे लोकं बनवू काय लागलेत आता परत जून महिना चालू झाला की त्यामध्ये किडे वैगरे येत्यात, त्यामुळे कोण खात पण नाहीत परत, त्यामुळे आता हा महिना हाय तो सगळं. खाऊन घ्यायला पाहिजे, परत आणि एक वर्ष वाट बघावी लागते आंब्यांसाठी.
ते तर आहेचं सोडा.
ते वर्षातनं एकदा आपला सीझन संपला की परत नाही ना भेटत. हा!
तेच की म्हणाले
तुमच्याकडे गॅस वगैरे भेटतोय का?
तुमच्याकड काय निवांत असलं आभाळ आलंय भरपूर दाटून.
हा हा हा
गॅस वगैरे म्हंटलं भेटतोय का तुमच्याकड गॅसचा प्रॉब्लेम चालू होता ना मधी मिळतोय इकड गावाकड तर म्हणजे पंचेचाळीस दिवस कनी भेटतोय. हम्म
इकडं मिळतो आमच्याकड.
इकड कसं गावाकड जे लोक चुलीवर वगैरे जेवण बनवतात त्यामुळं त्यांना तेवढं पुरतं पंचेचाळीस दिवसासाठी एक टाकी. हा मग शहरामध्ये काय पंचवीस
हा तीस दिवसाला हा हा ती
ते एक महिना हा ते भेट ते पण गावाकड पंचेचाळीस दिवस व्हायला लागतात त्याच्यानंतर भेटतय हम्म
बाकी अजून काय?
काय नाही बघा तुमच्याकडं काय चालय सांगा.
हो हो घरी चाले आता बस मध्ये आहे. हा
चला
लगेच दोन मिनटात जातंय जवळ हाय. पाच मिनटं लई झालं हा जवळ आहे.
दोन मिनिटं चालत जायचं.
हा नाही ना खूप उशीर होतोय ओ घरी जाऊस मग अर्धातास लागतोय.
हा हा बस न म्हटल्यावर पटकन जायला होतंय चालत म्हटलं की वेळ लागतोय.
होय.....
चालत गेले की थोडा व्यायाम होतोय.
ब
बसन नी म्हटलं की आपल नीवांतच. जायला होतय तुमच्या घरापासून जवळ असेल बस स्टॉप.
हो हो जवळ आहे म्हणजे ऑफिस पासूनच जवळच आहे बस स्टॉप म येताना मग? असते. पाच मिनिटा मध्ये पोहचते मी. बस न? पण चालत आलं किती अंधार पडले अहो.
होय आता सहा साडे सहा वाजले. की अंधार होत
आहो खूप अंधार? पडल्यान मी एवढा अंधराच कुठल येताय नाही नाही चालत आणि चालत म्हणलं कि माझा पंधरा वीस मिनिट जात्यात मला. अर्धा तास होतोय इथून घरी जाऊस तवर हा आणि स्वयंपाक असतोय मला आता गेल्यावर त्याच्या मूळ नाय नाही होत
घरी गेल्यावर परत आणि सगळं काम असतेच आपल्याला
म्हणताना म्हणतंय सहा रुपये जाऊ दे वाटतय नऊ रुपये झाले आता.
हा हा हा
काय वाटत नाही तेवढं
घरी जाऊन आणि तिथं ऑफिसमध्ये काम करा परत घरी जा घरी ते जाऊन परत आणि स्वयंपाक वगैरे सगळं ह करायचं ते आणि लय वय काय काय काय ग
काय करायचं, कराय लागतेय हह ह
सुट्या.... चला
हा काल सुट्टी होती काल आलते दोघी तिघींचे फोन मला. काल मी निवांत होता म्हणून ग्रुप पर मेसेज टाकलेला फोन कॉल करणार असेल तर करा म्हणून हम झालंय काय टायमिंग बघा
नाय झालेल अजून आहे हं हं हं हा
आ तेच मग
तेच म्हटलं तुम्ही काय करताय बघू
हा ना हो ना हा हा हा त्या उज्ज्वला देशमुख म्हणून एक आहेत नाशिकच्या त्यांना पण करा फोन त्या पण उ चलते
हं बरं बरं बर ब
आ त्या पण त्यांना पण अ म्हणजे त्यांनी दोन-तीन वेळे ग्रुप पर मेसेज टाकलेला मी पण लावलेला त्यांना चार-पाच वेळेस कॉल
हा हा हा
त्यांना कसा फोन चालते? हाय की नाही मला पण करा तस काही नाही पण माझं कसं टाइम भेट तर मग मी
होय ते टाइम पण पाहिजेत ना सगळ्यांनाच होते, टायमिंग मॅनेजमेंट व्हायला पाहिजे, हुं काम असतय आपल्या कामातन वेळ भेटायला
होय की बाय ते तर आहे
ते का काम-काम करत आपला टाइम जातो निघून वेळच भेटत नाही काशाला
खरच की म्हणूनच म्हणलं त्यांना पण जरी फोन केला तरी चालतो म्हणून
हा हा हा आता घरी जाउन आवरायचा काम
हा आवरायच पा स्वयंपाक पाणी करायच चहा पाणी वगैरे बघायच करायच
हा हा हा स्वयंपाक स्वयंपाक पाणी जेवण परत संध्याकाळचे भांडे परत उद्या सकाळच्या जेवणाची तयारी
ते तर आहे आता उद्या दुपारनंतर पाहिजे तर तुम्ही करू शकताय. बाहा एक दोन नंत तर आहेस मी घरी.
हा हा हा चालेल चालेल
हा ठेवू का म?
हा ना करते मी तुम्हाला उद्या करते, परत कॉल हा हा ठीक आहे हा